हॅलो हॅलो हॅलो येतोय कां आवांज हॅलो
हो
हॅलो येतोय कां आंता आवांज
हो येतोय तुमचा येतं नव्हतां आंता येतोय कश्या आहेतं हो मी पणं मस्तं आहे तुमचा असं मागूंन नां म्हणजे असं भरंपूर आवांज येतोय
रेंज नसतं आवांजचावा येतं असेल रेंज नसतं तरी खाली बसं आंता
हां बसं कांहीं नाहीं म्हटलं आपणं आंज हो येतोय येतोय आवांज बसं पणं इम्पॉर्टंट एज्युकेशन वरं किती महत्त्वाचं यां विषयांवर बोलू यांत
हो चालेल अगदी कारणं हां विषय पणं खूंप चांगला आहे कारणं शिक्षणांचे महत्त्व हे खूंप आहे आपल्या आयुष्यामध्यें
खूंप आहे कारणं कसं आहे शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील म्हणजे कसं आहे मौल्यवनधन आहे नां शिक्षणांमुळेचं आपल्यांला न्यांय कौशल्य आणि योग्य विचार करण्यांची क्षमता मिळते
शिक्षणांमुळे माणूंस सुशिकषित सुसंस्कृत आणि आत्मविश्वास पणं बनतो
हो
तेनां मुलें माणसांला योग्य कायं आहे अयोग्य कायं आहे यातील पणं फरक समजतो जीवनांत येणारे समस्यां सोडवण्यां
क्षमतां निर्माण होते अडचणीला फेस करायंला पणं म्हणजे लां असं आहे आत्मविश्वास मिळतो
हो सांग खूंप महत्त्वाचें तुम्हीं चांगलं शिक्षणिक के तरं नसतो मलां चांगली नोकरी भेटं नारं नं
पूर्वी कसं होतं शिक्षणांची साधने हे खूंप कमी प प्रमाणांत होती आंज कसं झाले शाळां म्हणां महाविद्यालयं ऑनलाईन शिक्षणं बालं आणि इंटरनेट मुं आंता शिक्षणं सहज उपलब्ध झालंय पूर्वी असं शाळां वगैरें कांहीं असं उपलब्ध नव्हत्यां त्यांच्यामुळेच आंता डेव्हलपमेंट पणं खूंप गोष्टी होतांत
हो तडम
आपल्याला असं काही समजत नव्हतं.
हो आधी बघ माझं इे डिग्रीची गरज पण होती नोकरी करण्यासाठी म्हणजे कमी शिक्षित समजा अकरावी बारावीला मला हम्म म्हणजे भरपूर आली त्यांना पण जॉब मिळत होती बाकी आता टीचर्स म्हणतं त्यांना पण डिग्री केलेत नाही बाकीच्या म्हणजे पहिले टीचर्स आता किती करायला लागतात त्यांना टीटीची परीक्षा द्यावी लागती. डीएड बीएड करावी लागते भरपूर डिग्रीचीच गरज पडते ना शिक्षणच महत्त्वाचे झालंय आता
आता शिक्षणाला म्हणजे शिक्षक स्वतः शिकलेला असेल त्या शिक्षण असेल तरच तो समोरच्याला पण तसा ट्रेन करू शकतो ना जर त्याला योग्य काय आहे आयो तर तो समोरच्याला काय शिकवणार
हो हे तर बरोबर सांगितलं तुम्ही कारण कसं म्हणजे शिकलेल्या बिकलेला हो समाजात कसे म्हणजे मान सन्मान म्हणजे असं त्याला आत्मविश्वास वाढतो. आता समोरचे पण त्याला चांगल्या नजरे बघतात आता शिकलेलाच असला कि न बघा तुम्ही किंवा कोणी शिकलेला नाहीय त्याला इथं हां हो व्हॅल्यू नाही रहात. समाजामध्ये कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्या बोलण्यासाठी तो म्हणे किती हुशार असुदे तसं काही ज्ञान असेल तर
असतो बरोबर
असं नाही कसं आहे शिक्षणाला
ज्ञान न नसावे. किसून चालत नाही त्याच्यामध्ये नैरिक मुले रित प्राणिक वेळे महत्व आणि समाजा जबाबदारी पण शिकायला हवी हा मोठ्याना कसं बोलावं लहाना कसं बोलाव बोलता याव हे पण समजायला पाहिजे. फक्त शिक्षण घेऊन घेणंच इम्पॉर्टंट नाही आहे आजकाल आदर पण करता आला पाहिजे आपल्यापेक्षा छोटा आहे म्हणून त्याचा अनादर करू नये त्याचा आपण आदर करायला पाहिजे.
हो म्हणजे आपण हा शिक्षणाच गैरवापर नको करायला हवा मग कसं शिक्षण म्हणजे मी खूप शिकलेलो आहे म्हणून त्याला सगळं म्हणत ना तसं येतं त्याच्यात समोरच्या म्हणजे काहीच नाहीकरता येत त्याला पण प्रे प्रेरणा द्यायला पाहिजे ना तुही करू शकतो तू पण शिक बाकीचे तसं नाही करत तो मागे राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात मी माझ्याहून पुढे नाही जायला पाहिजे.
हो आजकाल तेच कॉम्पिटिशन चालू आहे की तो पुढे नाही जायला पाहिजे मीच गेलं. पाहिजे मीच अति हुशार आहे असं वगैरे होतय
हो आणि आई वडिलांनी पण मुलांना समजवायला हवं. हो हो आई वडील जर समजतील फक्त शिक्षण म्हणजे कॉम्पिटिशन नव्हे ना
आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्याच्यानंतरच आपण शाळेतून सगळं गोष्टी शिकू शकतो.
मग तेच म्हणते ना मी की तुम्हाला मग शिकायला हवं की म्हजे असं पुढे जाण्यासाठी ची गरज नाही तू जर खराच पुढे येणारच आहे ना असं दुसऱ्याला खोटं काढून किंवा त्याला मांगे टाकण मग
बरोबर हाय, आणि शिक्षणामुळे कसंहे चांगली नोकरी म्हणा बिझनेस काय करायचां असेल तर ज्ञानच महत्वाचं आहे तुम्ही हे बिझनेस करताय आणि तुम्हाला काही ज्ञान नाहीत तुम्हाला म्हणजे काही होणार नाही ना त्याच्यामध्ये फायदा आणि ते करताइ येणार नाही आ शिक्षित
शिक्षित लोक कसं राहतात हो
कसं असतं, स्वतःचा आणि समाजाचा विकास अ नक्कीच करतो. तो आणि त्याच्यामुळे कसं असतं, देशाच्या प्रगतीतही शिक्षणाचा मोठा वाटा असतो आपला
आम्हाला न शिकलेल्या व्यक्तीची आणि हो महत्व आहे आणि आपलं कसं म्हणजे वागण्यालाही फरक पडतो.
पूर्ण कुटुंब शिकते हे पहिलं पूर्वी लोक म्हणायचे ना एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. हे असं म्हणजे आजही तीच प्रथा आहे आपल्याकडे.
तीच प्रथा आहे आ
कारण पूर्वी मुलींना शिक शन शिकू देत नव्हते ना पूर्वीच्या काळामध्ये.
हो शिकू देत नै. म्हणजे कसं आहे घर आणि चूल आणि मूल एवढंच इथपर्यंत असंच होतं त्यांचं. त्यांना उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देत नव्हते ना. म्हणजे त्यांच्या कसए आता तसं नाहीये आता लेडीज काय करतात, चूलई, मुलई आणि शिक्षणई तिघींना म्हणजे असं व्यवस्थित सगळं साभळून घेतात.
आता आजकाल कित्येक महिला डॉक्टर आहेत, आभियंंता आहे, शास्त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक म्हणून यशस्वी आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अ पुरुष षाच्या खांद्याला खांदा लावून महिला हा पुढे आहेत ना आजकाल.
हो जास्तीत जास्त म्हणजे कसं ह्या आजच्या ह्या काळात ना महिला जास्त नोकरी करतायत. बाकीच्यांना ना तरी कसं वाटतं म्हणजे लेडीजए म्हणून करू नै शकणार.
ओ बरोबरे ते कसं शिक्षणामुळे अंधरद्धा म्हणा अन्यान, सामाजिक वाईट प्रथाप कमी होण्यास मदत होते ना. जर तो शिकलेला आहे तर त्याला वाईट आहे बाबा हे वाईट आहे हे चांगलं आहे हे समजतंय, लक्षात येते म त्याच्यामुळं तो काही वाईट क्रत्य पण करणार नाही.
हो तुम्ही बरोबर सांगितलं. माझं बघा ना तुम्ही कस गाडी चालवता मोठी गाडी म्हणा भरपूर असं म्हणजे ते कारण का की शिकलेली असतात ते, बाकी तुम्ही त्यांना कस कॉन्फिडन्स कुणी काहीही म्हणो, मी करू शकते असं असतं ना त्यांच्यात
बरोबर आहे. ते कसं असतं अ पर्यावरण संरक्षण म्हणा, आरोग्य, स्वच्छता, नागरिकांची कर्तव्ये आता याविषयी जागरूकता निर्माण होते. ते ना शिक्षणामुळे पण, आणि डिजिटल शिक्षणाला आजकाल खूप खूपच महत्त्व आहे. सोशल मीडियाचा म्हणजे अतिवापर होतो ना त्याच्यात शिकायला पण मिळतं आणि डेव्हलप पण होत चालल्यात ह्या गोष्टी. तेच. ऑनलाईन कोर्स चालू झाले व्हिडिओ लेक् टीचर ई लर्निंग घरबसल्या शिक्षण घेता येतं ना आजकाल लोकांना.
हो शिक्षण म्हणजे कसं आहे आपली यशाचे गुरु केलीच आहे ना. शिक्षणामुळेच व्यक्तीचे जीवन उज्वलं होते समाजाचा विकास होतो आणि देशाची प्रगती होते. म्हणून प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व द्यावे. आणि ज्ञान मिळण्याच प्रयत्न करत राहाव.
केलंच पाहिजे. हो आणि इंटरनेटचा योग्य वापर करण हे पण आजकाल खूप आवश्यक झालेलं आहे. कारण फक्त मोबाईल वर वेळ घालण्यापेक्षा त्यातून आपणाला ज्ञान पण घेता येतं मिळवाय ला येत मोबाईलचा योग्य वारनेट योग्य वापर केला तरी नुस दहाटक्करी त्याला ज्ञान मिळतं त्याच्यामधून.
हो नाही मि आता बघ बाकीचं शिकलेले नाहीेयेत पण मोबाईलमुळे त्यांना भरपूर शिकायला मिळतंय मोबाईलमुळे, कसंय ते नवीन नवीन स्किल येते. फत युट्यूब गुगल व माहिती म्हण त्याच्यात शिकायला मिळत.
भरपूर आणि काही मुलांना कस आर्थिक अडचणी जे पेडपडत चाललेली त्यां ज त्यामध्ये एखाद ला आणि निघा त्याला व्यवस‌् ते चांगली नोकरी लागली तर त्याची आर्थिक अडचण पण दूर होऊन जाते शिक्षण योग्य नोकरी
हो. ते म्हणजे कसं आहे शिक्षणाला न वयाची गरज नसते लहान मुलां पासून तर वृद्ध माणसापर्यंत को कसं आहे नवीन नवीन गोष्टी आपण शिकण्याची अच्छा ज राहिली तर ठेऊहीतुनही तुम्ही क्लास लावू शकता ब कोर्स आहेत ना. आता महिलामध्येच बघा तुम्ही फॅशन डिझायनर आहे, शिवण क्लास आहे, काय म्हणत आपण स्वयंपाकाचे क्लास म्हणजे शिकण्याची जरा आवड राहिली. तर आपण काही ई शिकू शकतो.
हो. आणि आजकाल सरकारने शिष्यवृत्ती मना सरकारी योजना हे पण आता चालू केलेल आहे ना, आणि त्या योगदानामुळे पण कसं आहे काही मुलांना ज्यांना शिक शिक्षण योग्य म्हणजे मिळत नव्हतं त्यांना आता हळूहळू मिळत चाललेलं आहे‌, हे पण एक फायदा झालच‌.
मिळत चाललय. हो आता बघा इंग्लिश जवळ जाना वाचता येत नाही ना‌. इंग्लिश स्पीकिंग चे क्लास
हो हो हो प्रत्येक पाल कस मुलांना पण शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे घरातून पण आत्मविशवास वाढ स्वतःचे निर्णय घेण्याची त्यांची क्षमता विकसित होते ना त्यामुळ.
हो ते तर आहेच. म्हणजे कसं प्रत्येकाला सांगायला हवं की हो शिकण्याला महत्त्व द्या. शिकलो तर म्हणजे कसं य तेस आपल्याला पुढे कामात येतं.
हो चालेल, छान वाटलं तुमच्याशी बोलून.
धन्यवाद.
धन्यवाद.